हा मॅडम बोला.
ह आवाज येतोय का. माझा आवाज ये
हो येतोय येतोय येतोय तुम्हाला येतोय.
हो हो येतोय येतोय. आज काही संडे हो त त्यामुळ म्हंटलं रेसिपी.
बरोबर हा संडे स्पेशल.
हा संडे स्पेशल रेसिपी आमच्याकडे आज. नॉनव्हेज वगैे करतात तुमच्याकडे कर
हो आम्ही पण खातो मी पण आज मटनच बनवलेलं.
हो हो आमच्याकडे पण मटण. बिर्याणी.
अच्छा दोन्ही पण अरे वा बिर्याणी कशी करतो तुम्ही सांगा मला
बिर्याणी आम्ही दे बिर्याणीची तांदूळ आणतो
हा म्हणे बासमती
हा ते बिर्याणीचे एक इंडिया गेट वगैरे तांदूळ भेटतात ना हा ते बिर्याणीचे तांदूळ पहिल्या आणतो तर मसाला करतो आपला किंवा बिर्याणीचा मसाला पण आणतो कांदे कांदे भरपूर असतात कांदे टमॅटो
तो तळून पण टकतात ना
हो हो कांदा्या वन तळून पण टाकतात कांदे टॅमॅटे आलं लसूण पेस्ट पुदया असतो आणि मग
अच्छा हो बोला बोला येतोय आवाज
मसालामध्ये एक मोठी वेलची आणतो ति मोठी वेलची असते ना मसाल्यामध्ये एक मोठी वेल असते बघा मसाला वेल हा ति
हो हो हो दोन प्रकारचे असतात ना वेलची
हो हो हो हो मसाला वेलची तेलात या घालतो अरे मग काय खडा मसाला ला काय मागितलं अस बाजारामध्ये तर देतात बिर्याणीचा खडा मसाला
अच्छा हा ह मग तो स्पेशल बिर्याणीचा मसाला तुम्ही आणतात बसा
हो हो स्पेशल बिर्याणीचा मसाला ऍक्चुअली ना बिर्याणी मध्ये खडा मसाला डायरेक्ट टाकत नाही आता खाली वगैरे आला ना असं कच लागतं ना ते मिरल
बरोबर हा
आम्ही त्याचं पाणी उकळतो भरपूर म्हणजे असं पाण्यात उकळून उकळून उकळू घेतो आणि मग ते गाळून घालत तो
अच्छा, म्हणजे त्याचा अर्क त्याच्या
त्याच्यामध्ये उतरतो. आपण कसं तेलामध्ये कांदा वगैरे फ्राय करायचा- टॅमॅटो, हिरवी मिरचीचं वाटण, हे गरम, च पाणी, बिर्याणी मसाला, दही, गटा में ऍक्चुअली काय करतो, चिकनला आणतो आणि चिकनला मॅरीनेट करुणाचं दही, खडा म्हणजे मस मसाला, आल लसूण पेस्ट, चिकनला मॅरनेट करुन
चिकनलाच लावून
हा चिकन ला मॅरिनेट करून ठेवतो, एक अर्धा तासभर.
अच्छा.
तर मग आम्ही त्याच्यामध्ये टाकतो, असं म्हणजे मग असं फ्राय करून मग गरम पाणी वगैरे ओततो.
हं, हं, हं.
तांदूळ वगैरे टाकतो, उकळी आल्यानंतर.
अच्छा, म्हणजे मला सांग ते अं काही जणी कसं साधी भात बनवून घेतात, ना आधी
हो, हो, ती दम बिर्याणी, ती दम बिर्याणी करताना ग हा, ऍक्च्युअली काय करायचं दम बिर्याणी करताना, ना तांदू आधी शिजून घ्यायचं. म्हणजे, एक सत्तर-ऐंशी टक्के तांदूळ शिजवून शिजवून घेतात, आणि नंतर तर मग असं हे चिकन वगैरे असं फ्राय करायचं.
हम्म.
वेगळं काढायचं. म्हणजे एकदम फ्राय वगैरे बनवून म्हणजे चिकन पण सत्तर-ऐंशी टक्के अस शिजवायच. मसालामध्ये कांदा, टॅमॅटो, हो आलं लसूण पेस्ट. वगैरे खडाई मसाले त्यामध्ये चिकन वगैरे सगळं असं शिजवून घ्यायचं. आणि मग ते आपण तांदूळ घेतो ना, चाळणी तशी काढायची सुट्टी होण्यासाठी. तांदूळ उकळतो गरम पाण्यामध्ये मग. ्या टोपामध्ये मग परत त्याला मग हे करतात फोडणी वगैरे तुपाची वगैरे फोडणी देऊन ना मग पहिल्यांदा भा त्याच्यानंतर मग परत ते चिकनची लेअर परत वर्ण भाताची लेअर. परत चिकनची लेयर. आणि नंतर मग बाबळीचा कोळसा असतो ना.
हा.
क्च्युली बाबळ पाहिजे त्याला बाबळीचा कोळसा असतो.
अच्छा तुम्हाला तुमच्याकडे मिळतो का?
हा आमच्या आणिडे बाबळेचे वगैरे नाही झाड वगैरे घररी आमच्या चूल वगैरे पेटवतात ना. हा तो बाबरीचा कोर्स असतो. ना त्याच्या मधोमद ठेवायची अशी वाती.
हम.
त्यामध्ये त कोळसा ठेवायचा. आणि पर ी तुपाची धार सोडायची पटकन झाकण ठेवायचं.
ओके हा हा हा हा.
ते ना तिला दम द्यायचं म्हणजे काय ते कोंडा वगरे खूप करायचं असत ते तुपाच हे करायचं आध गरम करून घ्याय म्हणजे तेे एकदम लाल लाल लाल लाल कोळस असत ना?
हम्म हम्म हम्म हम्म.
तो घ्यायचा. तो त्या वाटेमध्ये ठेवायचा. आणि वर्ण मस्त प कि तू पाझ्या अशी धार सोडायची आणि त्याचा असा धूर होतो ना. मग ते झाकण ठेवायचं.
अच्छा अच्छा अच्छा अच्छा हा.
सम द्याचो म्हणतो.
हा हव ते मिळायला पाहिजे त्या हका शहरात या गोष्टी जास्त मिळत.
हो हो हो शरामध्ये वगैरे कस भेटत नाही पण को आम्ही ते कोंबडी वडे वगैरे करतो ना.
हा हा हा हा.
पण ऍक्च्युली त्या कोळसाच ते हे द्यायला लागतं धूर त्याशिवाय ते वडे वगैरे फुगत नाहीत
हम्म हम्म हम्म हम्म
म्हजे फुगे
फुक हा ते फुगले तर छान लागतात म्हणजे पुरी सारखेच असतात ना ते पुरीच असत
हा हा पुरी सारखेच असतात पण ते एकदम त्यात म्हण खुशखुशीत व्हायला पाहिजेत मग त्याच्यासाठी मग ते त्याला पण असं हे करायला लागतं कोळशाची अशी दुरी द्यायला लागते ह
अच्छा हा हा
त्यामुळे मग व वगैरे शलके फी हा हम्
एक दोनदा खाल्ल्या आहेत पण एक्झॅक्टली कसे बनवायचे माहिती नाही हा
हा त्याचं काय आपण तांदळाच वगैरे डाळीचं वगैरे पीठ करतो ना तांदूळ बवतात वगैरे त्याला तांदूळ तांदूळ भिजून वळवायचे म्हण सावली आणि मग ते सुर त्याच्यामध्ये मग डाळे वगैरे मिक्स करून ते मग दळून आणायचं
हम्म हम्म हम्म हम्मम
त्याच ते पीठ मळायचं आणि त्या पिठाला मग ती ह्याची धुरी द्यायची कोळसा वगैरे हे करून तुपाची
अच्छा
थोडेे ापाचे मग ते वढडे फुलतात असे
हा मुंबईकडे असतात ना ते मग कोकणात कोकणात असतात. ते हा खूप करतात. ते हा त्यांच्या बऱ्याच सणांना म्हणजे ते अस
हा चिकन आणि कोंबडी वढ त्यांच्या
हो ठरलेला मेनू बरं मी तिकडेच खाल्लेलं मुंबईला खाल्
हो हो ऍक्चुली आमच्याकडे करत नाहीत पण आम्ही कस कधी
हा एक वेगळं होन काहीतरी कारण ते रोजच आपल्या दिस तेच कंटाळ येत.
आपली ती पोळीन चपातीन भाकरी खाऊन कंटाळा
हा -त्यामुळे मुलांना कधीतरी असं वेगळ आणि जे आम्ही अस बिर्याणीला काय म्हणजे कांदा वगैरे असं फ्राय करून ठेवायचा- त्यावरनं पसरवायचं- कलर असेल तर मग कलर अस मध्ये असं थोडा थोडास स्पिंच न हलकंस अस कलर
हा हा हा हा हा.
कलर फुलून असं येत तो. त्या बिर्याणीला
हम्म- छान दिसत म ते लेयर्स ते अशा. म ते बघूनच खाविशी वाटते.
पण आपण किती पण बिर्याणी ट्राय केली ना तरी आपल्याला म्हणजे असं त्या ह्यांच्यासारखी बिर्याणी जमतच नाही.
नाही ते तर आहेच. ते आहेच. आपण कितीही काही टाकलं तरी, हा काय माहिती ते वेगळे ह हम्म. मग ती आपण सेम त्यांच्या पद्धतीने जरी केलं ना तरी पूर्ण तशी होतच नाही ग.
नाही नाही. आपण कितीबी ट्राय करा, तुम्ही तेल भरपूर तूप बीप सगळं घाला. पण ते एक वेग तो देतो त्यांच्या बिर्याणीला चालेल तुमच्याकडे कशी करतात?
आम्ही अशीच. म्हणजे मी आ ती स्पेशल वेगळी तशी करत नाही- कि म्हणजे वेगळे तांदूळ वेगळा भात बनवून किंवा मग त्याला लेअर्स देऊन असं काही बनवत- नाही कधी. एवढा वेळ पण नस- तो पण जस्ट असच एकत्रच बन, म्हणजे सगळं आपला मसाला बनवून जसं आपण मटणाला बनवतो, की कांदा, खोबरं, आलं लसणाची पेस्ट कोथिंबीर टमॅट रुई सका तो पूर्ण मसाला बनवूनच, मग तो फ्राय करायचा तेलामध्ये व्यवस्थित. - आणि म आपले इथं- तांदूळचेे जे आधि वा मती कधी आपला साधा पण. कोळपी असेल किंवा दुसरा- ह मग तो तांदूळ टाकून देते. हा -कारण आणि कधी कधी ना उलट- त्या बासमतीला चव नसते. पण आपल्या साध्या तांदळाला चव असते.
इंद्रायणी किंवा कोल इंद्रायणीच जरा चीक - चट होत पण कोलम वगैरे तांदूळ असेल ना म ते
हा, आम्ही पण तेच कारण ना एक दोन दा मी आणलेले ना बस म ती त्याला अजिबात चाव नव्हती.
ते नुसतेच लांबडे असे फुलतात आणि सुटसुट
तो असं हो सुटसुटी होत. आम्ही पण घरात असेल ते कोलम, इंद्रायणी. आणि पा हो हो आम्ही पण त्याचेच बनवतो मग. चालतय चालतय बाकी काय म्हणताय, तुमच्या कडे काय कोंबडी वडे वगैरे?
नाही हा हा चपाती, भाकरी, भात.
होय.
हम्. ते मला एवढं हे आवडले नाही पण ते. कोंबडी वेडे मी खाल्लेली दोन तीन दा मला नाही आवडले.
कोबडी वडे का?
ते असं तेव्हा मटन चि त्यांच अस त्याच्याबरोबर भाकरीं चपातीच छान लागत्या, आपली तेलकट ते वडे खाण्यापेक्षा ना हे आपली आपे च छान लागते. ता. हम्म.
नाही खाऊ वाटत ओ. एक दोन ठीक आहे. म्हणजे छोलेपुरीर आपण करतो, आपण म्हणतो, ठीक आहे. छोलेपुरी, आमबसपुरी, वगैरे करूया पण जास्त असं तिलकट वगैरे नाही खाल्लं जात.
नाही खाल्लं जात आणि जो करतो ना त्याला ताजी पत्त खाल्लं जात
हो हो, ते कस हॉटेलमध्ये गेले कश्या चारच मोजक्या पुऱ्या असतात मग तेवढं छान लागत. पुरी भाजी वगैरे खाय आणि तसं घरात केलं ना एवढं अस किती तेलकट वा वगैरे नाही खाल्लं जात अहो. फक्त करायच आमरसपुरी. छोलेपुरी. परत योगरे. पण मग ते खाल्लं जात तेलकट तेलकट. आमच्याकडे जास्ती जास्त मटण, भाकरी, चपाती.
आमचं तेच सेम ह
चपाती पण नाही आवडत. नॉन व्हेज असेल तर भाकरीच.
ठीक आहे चालेल थोड्या वेळाने थोड्याने फोन करूयात आता
आह
थोडा वेळाने करते आता परत.
चालते चालते करा करा पण मला आधी सांगा कॉल करून मग कळत नाही. कार्यावर फोन आलेले
सांगते मी सांगते.